हा बोला की, हा तुम्ही करतो म्ह करतो बोललाच नाही म्हणजे जरास इथं डॉक्टर येणार ना माझे पप पप्पा ना बोलून घ्यायच होत त्याच्यासाठी कॉल केला होता ओ
अच्छा मग बोलू शकताय ना
हा बोला बोला काय प्रॉब्लेम नाय झाल
ओके ओके हा हा हा म्हणजे आता करून घ्यायच म्हणताना मी म्हणलं आता तुमचा झालाय म
नाय नाय करून घेऊ या सोडा काय प्रॉब्लेम नाय फक्त जरांस पप्पांना फोन करायचा होत ना डॉक्टर येणार येत चेकिंगला
हां हां काय तब्येत ठीक नाहीये काय त्यांची
हा म्हणजे असं एका पेशंट साठी येणार येत चेकअप करायला मग तसच त्यांचं पण करायचं होतं. म्हणून त्यांना बोलून घेतलं. हूं
मग केलात ना फोन की काय कस काय काय
हा केला केला की
ओके ओके ठीकये चालेल चालेल बाकी अ तुमच म्हणजे शिक्षण बाकीच कुठ तीत ज कोल्हापूरमध्येेच केला की ते डिकेटी काय कन्याला वगैरे
असं हे असं बोलालय होय.
हा
एकच मिनटं थांबा हा अ मी गंगामाई मध्ये
गंगामाई मध्ये हा हा चांगलय तेे पण सोडा खर पण तिथं गंगा माई ला कॉ पूर्ण क बारावी पर्यंत दहावी पर्यंतय.
नाय नाय नंतर वेगळ वेगळ म्हणजे मी चौथी पर्यंतच सांगितल ओ नंतर मग अ नाही नाही
हा जे मला पण माहित आहे तिथं म्हणजे पहिली तर चौथी तिथंय हा.
अ घोडावत मध्ये झालं हम्म.
संजय घोडावतला होता वय. ह हम् कॅम्पस चांगले त्याचे.
काय नाही आहे हे एवढं काय नाही म्हणजे कॅम्पस असं नाही पण काय उपयोग नाही तिथं जाऊन.
नाही.
ते फक्त मोठ्या लोकांचं काम आहे.
हा ते मग तर आहेच सर्वसामान्य माणसांना आपण परवडायला सारखं पाहिजे पण.
ते ऑप्शन नाही म्हणून आता गेल तो मी तिकडं.
हा हा हां मग आपल्या इत डिकेटी पण चांगलं होतं ना आहे ना हो.
ते माझं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी निघत नाही ना. त्यामुळ नाही घ्याला ऍडमिशन मला भेटतच नाही कुठं मग. मग ते प्रायवट कॉलेजमध्येच जायला लागतय मला.
ग प्रायव्हेट होय ते म्हणले की मग कॉस्टली बा जाते.
हा.
हम् नाही पण आता तुम्ही शिक्षण काहीतरी म्हणलं ना वर्षाला डीकेटीच पण म्हणलं क आहे आता डिग्रीला जर घे तच आता माझ्याच भाच म्हणजे मुलाचं माझ्या बहिणीच्या मुलाचं तिथं डीप डिप्लोमा केला आता डिग्रीसाठीठी म्हणलं ना तरी त्याला किती. नाईंटी आहेत नाईंटी प्लस आहे त्याला तरी पण नाही नाईंटी नाही. अ किती एटी नाईन आहे त्याला. तरी पण त्याचा नंबर लागत नाही आहे ह्याच्यामधून कोट्यातून.
नाही कसं होतय आता. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी जर असली ना तर मग आपल्याला भेटतेय कॉलेज लगेच. पण जर ते नसल आणि. अ जर मग मग आपल्याला ओपन मधून ऍडमिशन करायला लागतय असं होतं.
ओपन मध्ये केल की फी जास्त जात्या ना खर अस होतय आता जे कार सर्टिफिकेट पण नाही आहे भेटत त्यांच्या असं आडनाव आहे की इथ त्या आडनावच कोणच नाहीे. तिने आता पैसे पण भरपूर खर्च केले तेवढ्यासाठी.
ते पैसे भरून पण काय उपयोग नाही परत ते बाकीच येते बाकीचा रिटर्न येत ते मग जरी पैसे का काढून घालून जर काढलं नस मग ते. परत येतय ते म्हणजे रजेक्टच करतात ते सगळं काय असेल ते. मग कधी कधी केस पण होत्या.
होय.
होय.
नाही ते होते म्हणून त्यांनी एकाला कोण हो तेच बता भाऊजी आमचे तेच म्हणले नाहीच करणार म्हणले त्यानी आता पन्नास हजार घातटले. एकाला तीस हजार दिले तो पण दिलाच नाही आणि एकट्याला वीस हजार दिले. तो पण तसाच चुन्नाच लावला.
होय ते कस कधी करणारे करून देतात. आणि मग कधी कधी करणार हे असं करून जातात आणि जरीच झालं ते. तरी मग ते सगळं काढून घेतात आपल्याकडनं. आणि जरी मग ते पुढे जरी गेलं समजा ते त्या ते करून ऍडमिशन जरी मिळ आपल्याला त्यां परत वरती जर कळलं ऍडमिशन झाल्यानंतर. मग ते कॉलेज वर पण केस हो त्यानी करणाऱ्यावरती पण केस होतनी फोन करून दिले त्याच्याकडे त्याला पण केस होत्या.
अगं बाई होय एवढं ह असत ते
हो लले स्ट्रिक्ट असत ते वाटतंय तेवढं सोपं नाही ते पण
हम्म त्यामुळे तेच म्हंटले मग आता त्याला नाही म्हटलं तरी आता डिप्लोमा सॉरी डग्रीलाेणार ना मग डायरे त्याला सेकंड इयरला जर घ्यायचं म्हणलं ना तर एक लाख पंच्याऐंशी हजारुपये भराव लागत वाटं
होय डी डी डीव डिग्री डिग्रीला व्हॅलिडट कास सर्टिफिकेट सगळ लागते आणि डिप्लोमाला फक्त कास् सर्टिफिकेट चाल
हम्म आणि कासाठी विकडच भेटण झालंय त्या त्याना ओपध भरा लागणार म्हं
होय लाख लाख रुपये फी आहे की
मग आणि एका वर्षाचे एवढे म्हटल्यावर म्हणजे पोटावरचा हात असेल तर पॉसिबल होत नाही ना असं होत
हो तसच आहे ते म्हणून क नाही सायन्स जर घेतलं की नाही असं आपलं सगळे डॉक्युमेंट असले की नाही मग काय घ्यायला प्रॉब्लेम नाही नाही तर मल्लाही झंझट होत्या कायच करता येत नाही सगळं अडोकून बसल्यासारखं होत
हो हेन एसी मधन केलंय एसी करा लागला तो एसी इंजिनिरींग च म आता डिप्लोमा झाला तर डिग्री करणार कॉम्प्युटर सायन्स
हा,, सीएस सी करायलाय वय.
सॉरी सॉरी सी एसी करायला
अ तेच म्हणलंय ती म्हणजे कळ ना मला हा सी एस म्हणायच असेल तुम्हाला अ हा कमप्युटर सायन्स त्याला पण भरपूर फी आहे साध्या साध्या कॉलेजलाच एक एक लाख एक लाख आणि दीड दीड लाख रुपये आणि मोठ्या मोठ्या कॉलेजला तर चार आणि पाच लाख रुपये घालायला लागतात
नाहीत आणि आपल्या इथं तर म्हणजे हे करायचं म्हण तर अवघढच आहे शरदला एवढं हे नाहीे ना कॅम्प त्यांचं चांगलं नाहीये
सरदला काय सरदला डिप्लोमा चांगला आहे डिग्री नाहीये एवढी
नाही मग तेच मी पण म्हटले आमचे म्हणत होते डि्रीला तिथं घालायचं म्हणून तिथं काही त्यांनी पन्नास काय साठ हजार सांगित वाटत पण ते कॅमपस पण चांगलं पहिलं आता कस आहे त्याला जॉबच्या हेणंच बघायला पाहिजे ना तसं आहे ना ते चांगलं आहे
हम्म हम्
हम्म,, त्यात ना आता बघायचंय,, हो, डीकेटीचं चांगलं आहे कॅम्पस.
हा डिकेटला पण भरपूर फी आहे खरं जर ओपन मधन भरायचं असलं तर चार पा पाच लाख रुपये पहिला हे भराय डोनेशन भरायला लागते.
नाही ह्यांना ह्याला आता एक लाख पंच्यांशी सांगितले वाटतं तिथं त्यांन डिग्री केलाय ना आता डिप्लोमा मग हा, मग इथं डिप्लोमा झालाय त्याचा मग त्याला आता फी तेवढी सांगितलीय एक लाख पंच्याऐंशी ह सांगित ओपन मधन्
झालंच की तरी डिप्लोमाच तीन वर्ष काय चार वर्ष
हा,, तीन वर्ष असतात.
म झालं की नाही म्हणलं तर सगळं कॉलेजचच बघायचं म्हटलं तर अडीच लाख धरून चालायला पाहिजे
चालयला पाहिजे होय
तीन वर्षांच झालं किती
तेच न व मग डिप्लोमाच सोड आता डिग्रीच नाही पाहिजेत. होत होय पण त्यांचे कॅमपस तस परत कसय जर का हे झालं ना लास्ट इयरला कसं त्यांचे जे जॉबचे कॅम्पस येतात ना इंटरव्ह्यूच्या वेळेला तिथं त्यांचे हे चांगले येते तिथ कॅम्पस जॉब जॉबचे हे
हम्म
हम्म म्हणजे ती
नाही त्याच प्लेसमेंट आहेत थोडा भरपूर प्लेसमेंट आहे त्याला चांगल्या तिकेटी काय वाईट नाही आहे
हम्म आणि लक्ष देऊन पण हे करतात मग त्याला तेच म्हट तिथ करायच म्हणून दुसरीकडे कुठ जाण्यात अर्थ नाही कोल्हापूरला काय एवढं चांगलं नाही आणि मुलं कसं बाहेर गेलेत ना हॉस्टेलवर वगैरे घातली की बिघडतात.
होय ते पण हाय.
तिचे गुण लागतात हम्म त्यामुळे आपल्या इथं जवळ असल्याला बर असते ना
हम्म
हम् तेच म्हणल प्लेसमेंट चांगला असल्यामुळे तिथन हाल थोडं खर्च करावं लागणार
हम्म
पण म आता ऑप्शन नाहीये.
नाही ते किती आपल्या इथलं म्हणायला गेलं तरी भरपूर आहे चांगला आहे.
होय होय मला शहरापेक्षा तेच बेटर वाटते शहराला काय नाही उपयोगते.
हो तिथलं शिक्षण पण चांगलं आहे प्लेसमेंट पण भेटत्यात भरपूर त्या तिकडून म्हणजे असं भरपूर जणांना जॉब लागतोय नाही म्हटलं तरी सगळ्याच जणांना जॉब लागतोय.
हा मग तेच की त्यांच ते चांगलं आहे मुळात आणि कंपन्या चांगल्या येतात हा. कंपन्या अशा अस कुठल्या फालतु येत नाहीत. कंपन्या बेस्ट येतात. हम्म
त्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम येत नाही, एकजझामच्या वेळेस, फक्त एवढंच की अभ्यास व्यवस्थित करायला लागतय.
तेवढ्या हुशार म्ह म्हटलं तिथन हलवायचंच नाही म्हटलं आणि कसं डयरे डायरेक्ट त्याला सेकंड इयरला म्हणजे ऍडमिशन भेटते हे होतंय ना डिप्लोमा झाला. जर असेल ना, तर डायरेक्ट डिग्रीला, फोर इयर असतात ना डिग्रीचे पण,
हम हम
मग डायरेक्ट त्यांना सेकंड इयरलाच घेतात असं करतात.
हम्म
हम्म तुमचं काय म बी एस सी झाले बोललात ना तुम्ही?
नाही नाही बी सीए झालंय.
बी सी ए झाले मी हा हा पुढं काय शिकणार आहे काय आणि?
अजून तरी काय नाही बघा सध्या घरातच आहे.
हम हम हम्म म्हणजे असं काय टार्गेट आहे म्हणजे असं काय ध्येय आहे की नाही काय असा काय विषय नाही.
असं करायचं आहे सोडा पण जरा असं का पैशांसाठी थांबलंय कारण भावाचं पण शिक्षण आहे ना अजुन. होईल तसं करायचं मग पुढं
ह हा, बला, लहान आहे काय भाऊ तुमचा?
व्हय लहान आहे त्याच पण आता जरा बघायला लागणार की.
होय होय ते मग तर आहे काय तुम्ही हे केल्यानंतर जॉब जरी बघितता तरी चाल ना आता तुमची काय पुढच्या महिन्यात हे आहे ना तुमची
काय ते?
रिझल्ट रिझल्ट तुमच से
रिझल्ट, रिझल्ट लागला की काय विषय नाही सोडा, मग बघायल ईल कायऽ करायच जरा हळूहळू मग नंतर त्यातन काय बरं वाटलं तर मग आपण करायचं नाहीत तर मग आहे ते कंटिन्यू करायचं.
हम् चालते पण एकदा आपण जॉबला लागलो ना नाही होत आपल्याकडडं होत नाही कम्प्लीट हा हा